हॅलो
हां बोल हा बोल म्हटलं चहा पिलीस
चहा पिला नाश्ता जरा मॅगी केलतो मॅगी केलतो जरा.
हा.
पोरग खाय लागले म्हनलं मॅगी मॅगी करून खाल्लं दोघांनी बी.
हा हा खातय व्हय ते.
चहा पिलीस
चहा आता घेणार मी चहा आता घेणार.
हम
जरा दुकानचा बाजार आणय जायचाय मग त्यांनी म्हणालेत मी जातो दुकानात नंतर न रान पाऊसस थांबण झालाय
पाऊस कंटिन्यू पाऊस आहे.
कंटिन्यू पाऊस ये जरा पण तोंड काढू देत नाय.
हम्म.
कंटिन्यू हाय कंटिन्यू बाजार एक आणाया जायचाय.
व्हय बाजार कुठे करतेस मग
बाजार मजगावात एक दुकान हाय की. किराण्याचं म्हणजे होलसेलच हाय की दुकान. उंच गावात तिथे घेतोय सगळं हाय तिथ पण सगळ तिथं हाय
तिथन घेतोय.
हम्म
बोल कीे
भाज्यांचा रेट वाढलाय ना आता.
वाढलाय बाई रेट सगळ्याचा दुकान चालू केल्यापासन आमच रेट लय वाढला त्याच्या मुळं गिरायक असं म्हणाले. कि दुकान तुम्ही घेतल्यापासून रेट सगळ्याचा वाढवलायसा. बाहेर जाऊन बघा जावा म्हटल किती रेट वाढल्यात काय वाढल्यात.
हम्
आणि मग मला सांगा म्हटलं साखर तर आ मी दुकान चालू केलं तेव्हा शेहेचाळीस रुपये किलो होती. नंतर ना आमी अठेचाळीस लावली. अठ्ठेचाळीस लावली जाग्यावर बेचाळीसनं मिळतं ते. आता पन्नास रुपये साखर झाल्या जाग्यावर.
मी परवा बाजार भरला का नाही ह्याज्यात त्रेपन्न रुपये काहीतरी साखर होती.
कुठं?
परवा दिवशी इथं आपल्या सुपर बाजार नाही, नाही नाही इथं बाजार म्हणून हाय क नाही इथं
होय.
तसं होय त्रेपन्न रुपये.
होय.
हम्म.
पन्नास रुपये जाग्यावर झाल्या वर म्हणल्यावर रेट आम्ही पण वाढवायला पाहिजे. तेल आम्ही हे केलं तेव्हा, एकशे अठ्ठेचाळीस रूपयेला तेल भेटत होतं आता तेच तेल एकशे सत्तर रुपयेला झालेया विकायचे किती आणून?
रेट वाढल्यात इथं.
हां नाही बाई प्रत्येकाचं रेट वाढल्यात गं. त्याच्यामुळं आम्हाला काय व्हायलंय कस्टमरला पुढच्या काय सांगायचं कळना झालंय शाने.
त्यांनी बी समजून घ्याय पाहिजेस. सांगायला कशाला काय गरज आहे? बाहेर गेल्यावर तेवढंच भेटते माहित नाही त्यांना?
बाहेर जाऊन मागतच नाहीत गं त्याच्यामुळे कळतच नाही काय. म्हणून डायरेक्ट म्हण ते बाहेर चेक करून या, हां बाहेर चेक करून या मग तुम्हाला कळतंय. आम्ही सांगण्यापेक्षा चेक करून या म्हणतोय डायरेक्ट.
वाढल्यात तसं आमच रेट वाढत्यात. पुढं वाढतात म्हटल्यावर.
होय.
हाय ना व्यवस्थित?
हाय तसं चालतंय गं तसं काय प्रॉब्लेम नाही दुकानचा हां. तर तसंच व्हाय लागलंय मग तेल जरा थांबवलेच बाई मी.
हां किरकोळ किरकोळ जाईत असेल की?
जातंय जातंय ये जातंय गं तसं हाय बऱ्या पैकी दुकानाचं, नाही असं काय नाही पण हाय. म्हणजे हाय. कोणाला पटल नाही, नाही पटल नाही नेऊदे दुसऱ्या दुकनात गेल्यावर पण तेवढेच पैसे द्यायचे आहेत ना? ते विचार एवढा करत कुठं बसतीस. आता जायचं जरा बाजार आणायचाय. हां.
आपण विचारालोय काय? ती काय खुळी हाईत काय? असं होतंय ना मग. रेट वाढवून हे करायल्यात काय असं होतंय.
होय आणि सुशिक्षित आहेत आणि सगळी.
त्याच्यामुळं विचार कराय त्यांनी सुशिक्षित माणसं लय विचार करत्यात हे काल एवढ्याला हो त नव्हं, मग हे आज एवढ्याला कसं काय झालं? अहो रेट वाढलाय. वीस रुपये नाही बावीस रुपयेला झालंय म्हणाली. वीस रुपयेच ताक तेवीस रुपयेला झालंय फक्त वाढलेला नाही रेट
होय. दूध पिशवी तेवढी हाय तेवढीच आहे बघ आम्ही घेतल्यापासनं.
हम्म हम्म हम्म. मग रेट वाढल्यावर तुम्ही तर काय करणार आहेसा? तुम्हाला तर परवडाय पाहिजे की तुम्ही आणून ठेवणारा.
अगं काय नाही मिळत दूध पिशवीत बाळ. पन्नास पैसे मिळतात दूध पिशव्या एका पाश पिशवी पाठीमागं.
तुम्ही बाजार भरणारा.
अंडा आणि दूध हां अंडा आणि दूध यात काही मिळत नाही बघ.
अंडा आणि दुधामध्ये काही मिळत नाही.
तेल पण तिथनंच आणतीस काय मग? डी मार्टला एकदा बघायचं जरा तेल आणून.
डी मार्टला जाऊन बघितलंय तेवढंच रेट आहे डी. मार्टचा रेट आहे त्योच रेट आहे इ थं मग तिकडं जाऊन पेट्रोल घालण्यापेक्षा घेतलेलं बरं ना? आणि एक रुपयाने कमी देतात आणि डी मार्टमध्ये कसं आहे होलसेलच आहे गं ते दुकान. होलसेलचच दुकान आहे ते फक्त तेलाचं कसं हो तंय माहित आहे तेलाचा रेट आज वेगळा उद्या वेगळा असं असतोय गं. कधी जास्त होतोय लगेच कधी कमी होतोय असं करत्यात. हां मग ते पण काय करतात.
हम्म.
एक दिवस एक रुपयानं कमी एक दिवस दोन रुपये कमी एक दिवस दोन रुपयानं जास त पाच रुपयानं जास्त असं वाढवतात.
त्याच्यामुळं ते गिऱ्हाईकाला काय वाटतंय की आम्ही जास्त कमी करायलोय सांगालोय ना तुला आज किती रुपयाला आणलेली बघ मी ते हे एकशे अठ्ठेचाळीस रुपयेला आणलेली पिशवी. आज एकशे सत्तर रुपयाला डि मार्टमध्ये आहे. ती पिशवी आणून किती रुपयाला? दहा रुपया एकशे ऐंशी रुपयाला विकायला पाहिजे मग त्यापेक्षा सर की तेल ठेवलंय सरकी तेलच वापरतात माणसं. पावशेर, अर्धा किलो, एक किलो असंच नेत्यात तेल.
चांगलंच आहे सरकी तेल पण मी आता मी पण आता परवा बाजार भरला तर महिन्याचा मी ते जेमीनी आणतोय कायम. मी यावेळेला तो सरकीच आणलाय सरकी एक त्याचाच कॅन उचलून आणला पाच किलोचा.
हां मग सनफ्लॉवरचा आणत जा की सरकी कशाला आणत्यास?
सरकीच आणला जरा चांगला लागला गं जरा बदलून बघून.
नाही नाही पोरग्यासाठी सनफ्लॉवर तेल वापरत जा.
हां.
पोरग्याची छाती बीती भरत नाय सर त्यांना कसं वासानं नाकातन अ हे होतया सर्दी तेलाच.
हा ओव अ अ अ अ
ते ह्याच तेल आनायच आपलं अ अ सनफ्लावर.
सनफ्लावर...
सनफ्लोअर
काय सांगत्याती.
तेच आणायचं तेल पोरग्यासाठी चांगलं तेल आहे ग. आणि पोरग्याला कानाय जरा दूध पाजा या सवय कर
पि ना बाई बघितलं नाही पि ना दोनच चमचे ओ काय केल की, दोन चमचे उगाज पाजल काय तेवढच. केल्यानंतर तोंड सुद्धा लावना त्या दुधाला.
काय कर माहितीये, जरा बोर्नवीटा आण. बोर्नवीटा बोर्नवीटा.
हो
आणि जरास त्यात बोर्नविटा टाकून त्याला पाजून बघ.
हम्
कुना कडन ते बोनॅविटा घरात कस तयार करायच ते सांगतो तुला. काय तुझं मिस्टर सांगतील सांगितलेलं आणत्यात त्यांचं काय नसतया. पोरग्याला खायला घालायचं म्हटल्यावर तो बोरविटा असतो. ते बॉर्नवेटा जर खाल्लं कानाही त्याना तर बॉर्नविटा घरातच तयार कर. तुला सांगतो काय काय आणायचं.
काय?
करायला पाहिजे ग विधवा असत खाण्याची.
मग मी ते सांगालोय त्यात जरा बोनॅविटा घालून बघ बर्मिटा घाट चॉकलेट सारखं लागतेय ग त्याच्यामुळं खाणार ते त्यामुळे खाणार त्यो खाणार नाही असं होणार नाही. खाणार.
पहिल जरा आणून बघतो जरा. थोडं पाकीट बारक खाल्लं असेल तर मिळेल बघ मामाला
पाच रुपयाला मिळतंया.
तेच ती सांगाआलोय ते बारक मिळतय काय नाही. ते आणून बघतो खाल्ला किं मोठ पकेट आणून ठेवलेलं बरं ग. त्यांनीरोज रोज जायाला बघत नाहीेत दे दुकानाततनी
खाली कुतला मी घरात तयार कर कि ते घरात.. घरात तयार करायचं घरात त्याला काय करायचं माहितीये. मखाना, आक्रोड, काजू...
हा मकाना ते पांढर
पांढर पांढर हा मखाना लय महागाय बाई. पावशेर अडीशे रुपयेलाय. मखना पावडशेर अडीशे रुपयेला आणि आक्रोड दोनशे ते चाळीस रुपयाेला पावशेर आय. दोनशे साठ रुपयाला.
असं त्यांच्यात मी
काय नाही? राजवीरा न्याह्यासाठी करायचं होतं ग. मग ते करायचं म्हणूबी चौकशी केली तिथं दुकानात किती रुपयाला म, कसं कासं आहे? विचारलं गं, त्या पलीकडच्या आजी हाय की नाही? चारशे रुपये दिलत, पोरसनी काहीतरी खायला घ्याव, म ते तेच म्हंटलं तेच करायचं. पर लय महाग बाय, अक्रोड आन त्याचंच एवढं झालं, मग काजू, बदाम अजून ते आणि राहिलच की
हा ते महाग हाय, काय?
माहाग हाय, माहाग हाय
बघतील
मखाना, महाग आहे.
हो, हाय, महाग हाय
खरं पहिलं, जरासं आणून, खायला घालून बघ त्याला, ते खाल्लं का नाही, तर कर घरात त्याला. आत्तापासून त्याच्या पौष्टिक पोटात गेलं की नाही, त्याच्या बुद्धी पण शार्प रातीया
होय
हम्म, त्याला चित्रांच चाट आण, आत्ताच
हा
चित्रांच चार्ट
हा बाजारमध्ये हाय सगळं, इथं हाय मिळतय आमच्या इथं, जाऊन सोड डिमार्ट ला पण जायची काही गरज नाही, आता विशाल मार्ट पण झालंय ते परवा त्याच ते, अक्षरांचं हे, आणलो या
हा, हा, म तेच सांगाय तुला
ते आन
ए, बी, सी, डी पेक्षा प्राणी, पक्षी ते दाखवून, इंग्लिशमध्ये म्हणा म्हण
हा
काळळं का तुला, काय म्हणतेय मी?
कळालं की म
हा प्राणी, पक्षी दाखवायचं आणि म्हणायचं म्हणजे नंतर न ज्यावेळेला तू नाव घेतेस का नाही, त्यावेळेला त्या पक्षाचं चित्र त्याला काढून दाखवल पाहिजे, असं करायचं.
हा, म तसंच कराय पाहिजे होत मी तुला टीव्हीचा पण लय नाद लागाय लागलाय त्याला
तेच सांगाय लागलोय, उगच टीव्ही -टीव्ही गाणी म्हणत बसतो उगच ते आपलं त्याला तेच लावून द्यायचं, हे घे अ बसायचं त्याच्या समोर आणि पक्ष्यांची नावं घ्यायचं आणि त्याला त्यातंल काढ म्हणायचं.
ते रिमोट हातात देऊन, हे लाव- ते लाव असा करतूया बोट दाखवतू खाली लावायला
ते, तू सवय लावलीस ना, त्याला त्याची, म्हणून
नाही सवय वगैरे काय नाही, मी काय केलय, एक- दोन गाणी, फक्त ऐकायला म्हणून लावत होतो तिथंन, त्यानं प्राण्यांच, ते लावत होतो म, ते, ऐ फॉर अँपल, बी फॉर बॉल, असं ते बोलत नाहीत काय?
हा
ते कानावर शब्द पडू देत, म्हणून ते लावून देत होतो.
हम्म
असे करत होतो तर ह्यो काय करतोय, आपणच त्या टीव्हीजवळ जातोय आणि आपण बदलत बसतोया. ते लावत नसलं की मग माझ्याकडे रिमोट देतूया. असं करतुया हम्म. पी चहा पी करून जरा. बाजार आणाय जाणार हायस ना?
होय होय जाणार आहे की आता.
आराधना
आराधना तेच की ती क्लासमधनं आल्यावर जाणार ग. सोबत कोणतर लागतंय ना तिथं डब्बल बाजार तेल पण आणायचंय गं.
हा हा.
तेल आणायच आहेत, बिस्किट आणायच आहेत, कुरकुरे आणायचे आहेत.
हा हा.
हम्म, मग तिला घेऊनच जाणार. राजवीर जातोय सहा वाजता क्लासला त्याला घाल आणि जाणार.
हा चालतंय.